हॅलो, हा हॅलो आवाज येते का?
हा येतोय, बोल की.
हा काय करायलास-?
काय नाही बसलोय..
ह ह, जेवण झालं नाय अजुक?
जेवण झालं की. तुझं झालं?
माझ पण झालंय ब आता जेवायचं.
हम्म, हम्म, हम्म.
आणि किती दिवस झालं कॉल केला नाही ग. म्हणून म्हटल म्हंटलो करावा. काय करायला, काय काय चालूये? हॅलो. हॅलो.